हा काय करता ताई.
मी ना गावात गेले हो ते राशन आणया.
हा हा,
मग एवढ्यात आले.
हा रशना आलय.
हा राशन आलत ना मग म्हणला जाव आण गर्दी राहते.
हा हा बरं पटकन नंबर लागला तरी.
नाही बसले होते तरी त थोडीशी. मग म्हणला पाणीचा आलाय द्या लवकर कस तरी मग घेतलं ना आले निघून.
पावसा मध्ये.
मग आताच्या छत्री घेऊन गेलते.
मग डोक्यावरच आणलाय.
हा डोके व च आणला मग पाणी उघड उघडा होता ना मग पटक्यात आले निघून घरी.
हा हा शनिवडीच का?
हा शेनवोडी.
हा ना हा हा तिथं ते खोकल्यांच्या तिथं येतय ना.
नाही गावामध्ये येतय आता खोकल्यांचा तिडस यायचा म्हणजे तिडसय पण मग वाट''--'' नाय बाय वाटायला दुसरंय आता.
हा हा हा काय.
हम. तुम्हाला हत घ्यायला होता असं ना का.
नाही आमचं घरचच राहतय रेशनच.
हा ते घरचं राशनचंच.
हा घरचं राशनच विकत आहे ना राहतय घरचय बी आमचे. हा खायला ना या वेळेस घेतले नंदाकडूनच. विकत ह्या वर्षी घर बांधायचं काम चालंत. आणि मग करायला पण नव्हतं पाणी पण नव्हतं लायटी पण गेल्या होत्या.
हा,
पोल पडेल होते पावसामध्ये.
हा,
आणि मग त्याच्यामध्ये मग कुठं गहूच नाही केला आम्ही. मग शेवटी या वर्षी विकतच घ्यायला लागला घरी वाट्याला. गेले ते शेतात तिच्या दिपालीच्या वडलांना कडूनच..
ठीक तय फक मग आगे घ्यायला ना.
दीपाताई पक्कं महागय.
हम्म
किती हे तरी त्यांनी चौतीसशे ना कि तिक दिलंय एक पोतं.
चौतीसशेला.
हा काही ठिकाणी चाळीस रुपये किलो न विकलं.
हा इकड ही तसच का महाग आहेत. परवडत नाही पण मग आता आम्हाला युगसला राशेच भेटत म्हणन.
हा रेशनच चांगलं राहते ना. हां,
एवढं इकत घ्यायचं त मग.
मग, पहिलं तर ते भेटत नव्हतं.
हा ते नव्हत भेटत, पण आता भेटतय तर जरा बरंय नाय जा मंग गे
हा बरंय मग, तांदूळ पण होतय, भाकरींनला पण होतय. हां अम अन ते पण होतेय.
भाकरीच करीतोय आम्ही
हां आमच्या भाकरी राहात्यात, एक, एक टायमाला भाकरीनला, एक टायमाला सकाळी चपात्या राहत्यात
हम्म, हां आमचंही तसचय मग, आज काय भाजी केलती? नही नही भात खावतच नही राशनचा
हां आज आम्ही केल ती कोबीची भाजी, पोरांना डब्याला लागती.
हां
अण कारले होते, पण पोरं खाती नही कारले
हां
भाजीच पडतय, काय भाजी करावा?
तेच रोजचच भाजीच, कालवन भाताच काही नही वाटत.
कालवन भातचं नही, गावाला काही नही चालत एक काहीतरी रस केला तरी होतय, पण पोरांला डब्यांसाठी मग द्यायालाच लागत शाळेत जायला, कामावाल्यांसाठी, मग तुम्ही काय भेटतय भात, पण एवढं काही चांगला नहीे रात ना. घर असो का नसो, घरी आपली एक चपाती, भाजी चपाती दिली म्हणजे मग, टेन्शन राहत नाही ना? पटलं तर यात्यात, नही पटलं तर मग, काय नाही असंय द्या-द्यायच लागतय मग, तुम्ही काय केलं होता आज?
मी केलत वांग्य बटाट्याच कालवण आज
हा ना? वांग्य बटाट्याचं बर सोपी राहत इथं
होय, आज आलता कटाळा मग केलं तेच
हा मंग वांग बटाटच आठवण येते खायाला.
हां.
आमचं राहतं काय साधं सिम्पल.
हां सर्व आजच संध्याकाळची राहती डाळ, मंग डाळ केली का डबल भाजी काय, मग? तळायचं पापडच.
हा मी केलती वाटण्याची डाळ आणि कोबी केलती, म्हंटल आज. काय, एवढी-एवढी घातली का मग झालं, पोरं डाळ भात कशी थोडीफार खातात.
हां. उल उल लोणचं राह तय, लोणचं नवत घालायचं या वर्षी, पण दुसऱ्यांंकून घालून घेतलं होत, घर बांधल्यावं घाल ति, नहिना? म्हणत्यात.
हां आमचंय कुठं घातलंय, मला आठवण आलीय लॉनच्याची. लोणचंच भेटलं नही खायाला, लोणचेच इकत्रित ते वरच्या वर दोन तीन टाईम खाल का, ते चांगला राहतय खाली त यरीचे चिगट -चिंगट अ आ, व्यवस्थित
हां, बघा आंबाट यरीस
आं बटणं खाली असं घाटांलायं आहे होईल
हां बघां तो फारचं
खारचं रां असतें
हम्मं
घरचं ते घरचं लोणचं खायंला मज्जा वाटतें हां यां नां आम्हांला लोनचं घेऊंन
हां येईल नां
आं
येईन नं घेऊन हां हां
हम्मं हम्मं हम्मं
तिकडं तुम्हीं बघितला अमरावती जवळं असतं तरं मंग कांहीं नाहीं यांला मंग जवळं असतं म्हणजे वांस येतं आहे नां
हां यांवा पटक्यांन घेऊंन एखाद्या दिवशी आवने झालीं कां यां
हां अउन झाली कायं येईल नां तुम्हीं यां कां घरी आल्या इकडं होतं
घरी आल्यावर आंता कधीतरी आंता उन्हाळ्यांतच सुट्ट्या मं कधीं लग्नांला वेग्नाला कधीं आल्यांवर मलां यायचं एखाद्या दिवशीला ईच्छा आहे बाबां बाबांच्या मठावरं यायंला
हां
त्यां आम्हीं लहांन होतो शाळेंत यायचं तेंव्हा यायचं तसं येईलच नाहीं
हां मंग लांब लांबून माणसं येतांत नां तिकडं
हां आमचं वनभोजन राहायचं
हां
पावसाळ्यांमध्ये वनभोजनं असायचं पणं आंता ते पणं येतं नाहीं आम्हीं वाघेरलां वाघेर लां असतांना वनभोजनं असायचं हां वाघेरलां आणि वंजन वनं भोजन राहायंची चली यांयची तिथं आणि मंग मस्तं तिथं भांत बनवायचे तेचं भांत बन
पणं हम्मं आंता पोरांच्या
हां हरितालिकांच्या दिवशी नाहीं तरं आदल्यां दिवशी हां नां तिथं नां तिथं मस्तं आहे नां मुलांना खेळांयसाठी सगळें बसावले आंता तरं चांगली सोय सुविधा झाल्यां असलं
हां आंता मस्तं झालंय मंदिर बिंदिर
म्हणजे आंता किती पंधरा वीस वीस वर्षापूर्वीची गोष्ट आहे
हां मंग लई दिवसं झाले आंधी सप्तांह बसतोय आंता स सतांह बसतोय मे महिन्यांत तीथं
हां नां
हां मोठ मंगल शेवटच्यां दिवशी जेवणं राहतयं
हां हां मंग
हां हां आम्हीं जातोय आम्हीं आम्हीं कायं रोज जातोय सात दिवसं राहतोय नां आम्हीं राहतोयचं पणं शेवट त्या दिवशी सगळ्यांनी लई माणसं राहत्यात जेवायला.
हा, ना, मला लई आवडतय तिथे यायला.
आल्या कधी तर मग याचं मग, तिकडच घर आहे ना आमचं हा कोणाला विचारलं तरी, मग कोणी सांगल.
हा ना असं नाही, नाही. तिथं एक समोरच मंदिराच्या तिथं समोरच आहे का एकदम?
मंदिराच्या समोरच एक घर आहे, आणि एक घर सोडलं का मंदिराच्या शेजारी एक घर आहे ना.
ह
ते घर सोडलं का मग दुसऱ्यांदा घर लागल ना ते आमचंच आहे.
हा ना
हा मंग हेच घरा हा शेजारनच घर खर असे पण दोन नंबरचे तर आमचे मग
हा ना ह लई आवडत ये मला वातावरण तिथलं लई मस्त आहे झाड सगळं
ते, आणि मंदिरात लई पण मूर्त सगळं भारी आहे.
ते, आता सुधारणा केल्या त्या तशाच आहेत जुन्या
नाही सुधारणा केले ना आता
हा, ना.
हम्म
म्हणजे मी किती अ नवी दहावीला होते तेव्हा म्हणजे किती दोन हजार नऊ दहा मधे
नऊ दहा मधी
नऊ दहा मधी
ह, त्याच्यापेक्षा थोडी सुधारणा झाल्या आता.
हा, ना.
हा
हा आता म्हणजे सोळा वर्ष झाले, पंधरा सोळा वर्ष सोळा सतरा वर्ष झाले.
मंगलाही दिवस झाले ना
आपले दिव झाले नवे दवे ला मग मग पाऊस चालू आहे, नसत जांबळच आहे.
हा आमच्या इकडे पण पाका पावसन वार आहे पाका
हा ना वारा पाऊस जावा असं, पण वारा असल्यावर ते नाही.
हा, ना तेव्हा असला का म अरेच ते काही, कामवत नाही अरेच
काम होत नाही, थोडं थोड करायचं काम
पाणी आलं का गेलं काही कराय का पाणी आलं का आलं पडून घरी
हा, ना.
हा
काही कामही होत, नाही ना
हा ना कामही नाही, मत येरच टाइमपास
जरात येऊन नी
हा मग आता आता डबल झाला सं काळ सयंपाकाचा
सुध्याकाळच्या आत, भाजेची काळजी आता मला पोरांला घ्यायला लाग किती वाजलेत आता पावणे पाच वाजलेत
हा
थोड्या वेळाने लागेच जायला लागेल.
हा तुम्हाला लगेच पोरानले आणले जायला लागलं मग तिकडून आलं
कटाळा येतय मरणाच्या कुया झाल्यासारखं झालं इकडं चार पाच चार पाच चक्कर होते.
हा मग
आणि कुया होत्या लगेच इकडच्या पाण्याने गटारीच्या पाणी पाईप
जाव
हा लावते ना औषध इकड ते काय पिनेल गटारीचं पाणी कुढं बिस्त त्याना ऐ पर्य घरात आहे पी मी येवली जावली तिंू
हम्म पहिल्यापासून लावलं का मग नाही होत एवढं
हा ना
फरशी बाकी गार असेल ना तुमच्याकडे?
फरशी गार पडते हा
आम्ही केलाय कोबाच पण मग कोबा नाही एवढा गारल पण मग तरी गारस वाटतंय.
आणि म्हग तुम्ही राहात पण नवीन घरात
हा नवीन घरात राहायला गेलोय.
हा का मग पूजा घातली?
पूजा नाही घातली पण मग गेलो राहायला.
हा हा राहिला नसेल बाजूला
हा मग राहायला घरच नाही ना आम्ही वरचं हो ते मोडून टाकलं ना
हा ना ह आमची तर नाही घातली आमचं प्लस्टर बाकी आहे गावात आणि मग घरामध्येच समोर शेड आहे.
हा
मग तिथंच राहायचं पावसाळ म्हणतं होते पण पूजा नॉर्मल पूजा घातली त याला बोलव का त्याला बोलव मग परत त्याने मला बोलावलं नाही त्याने बोलावलं नाही आमचे पाहुणे रावळे नात तेव्हा एक जास्त मग एकदाच घरबार नाही करायचे.
हा मग कायतर आमचं मलाच हा
झाले झाले मिनट हाते हा ठेवा
हा
हम्म